हॅलो
हां बोला ना
आवाज येते ताई क्लिअर
हो येतोय की
हं हं झोपायच झोपायचा टाइम झाला असेल ना तुमचा
नाही नाही असते मी जागी काम असत माझ चाललेल
होव का
आणि मिस मी टेलरिंगच वगैरे करते की काम
अच्छा
हम्म टेलरिंग करते विणकाम असत माझ
हो का
हम्म बॅगांच वगैरे आहे
तुम्ही विणकाम अस ऑर्डर वगैरे पण घेता का
हो घेते की लग्नाचे रुखवत वगैरे असते करून देते म्हणजे
हो का
क्लासेस घेते मी परत-
कसले याचे टेलरिंगचे वैगैरे का
टेलेरिंग चे विणकाम वगैरे हस्तकला सगळ्याच प्रकारच येत.
हो का आणि म्हणजे काहीतरी करत राहता.
हो हो हहह. हस्तकलेमध्ये पण सगळ्या बाण्याचं पूर्ण येतं विणकाम मायक्रोमच येतं पूर्ण दोऱ्याच य. ते पूर्ण लोकरीच फरच.
हो का.
हो हो बरेच प्रकार आहेत ना त्याच्या मधुन.
हो ह त्यात पण भरपूर प्रकार हे.
हम्म ते करत होते ब्लाउजाच वगैरे अस. तो चाललेला कुठं, मध्ये जरा दोन वर्षे बंद होत दोन अडीच वर्ष नंतर चालू केले परत काम.
ह ह, का ताई म्हणजे असं
घरातले घरात बघत नाही घरातले तर आमच्या होते ना अडचण होती त्यामुंळ, बाळ छोटं होतं त्याला बघायला दोघे जॉब करतात ना त्याच्यामुळ मग बाळाला सांभाळण्यासाठी घरी मग ते सगळ्यात बंद ठेवलं तु दोन अडीच वर्ष. आता परत त्याच्यातच, चालू केलं त्याच. नाही बसू वाटत नाही असं एक तेनं कामाची सवय असते ना नेहमीची आणि मला असं संध्याकाळी काम करायची लई सवय पहिल्यापासून रात्रीच, जागरण करून काम निवांत अगदी काम करते मी अहअह.
हो रात्रीच म्हणजे कसं कोण डिस्टोप करायला नाहीे रात्री. करायचं ते पूर्ण करूनच अ
म आणि मन एकाग्र होतं ना पूर्ण अस कुठला आवाज नाही काय नाही काम एके काम काही तरी गाणी लावून द्यायच काम करायचं व्हयं पहिल्यापासून जे आहे ते
हो टेलरिंग ची सवय असेल तेव्हापासून करत असाल ना
आता तर काय पहिलं खूप रात्री एक दीड वाजेपर्यंत माझी मशीन चालू असायची. मग दिवसभर क्लासेस घ्यायचो मी गव्हर्नमेंटचेच ह्यांचे, मॅडमच्या बरोबर.
हो का, गव्हर्नमेंट चे क्लास घेता का तुम्ही?
हो घ्यायचे पहिले आता म्हणजे मॅडमच्या बरोबरच काम केलेले ना मी आपल्या मॅडम आहे
अच्छा-अच्छा हो हो हो. तुम्हाला तो पण इन्कम येत असेल ना म्हणजे असं क्लासेस
पंधरा वर्ष काम केले मी संस्थेत त्यांच्याबरोबर.
अच्छा, ठाने‌ म्हणजे नवीन-नवीन कारण की त्या संस्थेत काम केलं म्हटल्यावर नवीन-नवीन मेम भेटता लोक नवीन
खूप, हम्म खूप लोक जिकडं ते राहायचो ना भेर काय ह्याच्यात कोकणामध्ये होतो ना त्याच्यामुळे ते भरपूर घरात-घरात गावागावात टागते खेड्यापाड्यातून डकले भी तिकले तेच्यामुळं भरपूर हे केलं. महिला बऱ्याच उभ्या केल्यात अशा दोघं हेन्नी, डांगे मॅडमच कार्य खूप मोठं. त्यांनी आपल्याला लावलय ह हम्म, त्यांनी आपल्याला लावलय ह्या मार्गामध्ये सु चांगल्या याच्यात.
हो, त्यांनी आपले इथलं या मार्गामध्ये लावल्या आणि त्येच ते तर आहेच, तेन्ही त्यांना असं काही विचारलं तरी त्या असं रागवत नाई काही नाही, किती वेळा विचारा तरी त्या चांगल्याच भाषेत समजूनच सांग
ह समजून सांगतात एक दम व्यवस्थित हे
हो, म्हणजे सहनशीलता पण खूप हे त्यांच्यात. कोण समोरचा किती पण, हो हो तेच ना
ते आणि, मेन कसं कस आहे माहित आहे का त्यांच, महिला उभ्या करण म्हणजे मनापासून सगळ्या गोष्टींना
हो त्या खरंच म्हणजे मनापासनं महिलांसाठी त्यां, असं कंटिन्यू वाटतं की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, महिला पुढे गेल्या पाहिजे त्यामुळे तर काही धडपडत राहतात, काही आहेत काय काम आता
हम्म-हम्म, त्याच्यामुळे त्यांचं कार्य खूप मोठे.
तेकी आठ, आजकालच्या जगात असं कोणी कोणासाठी
नाही-नाही कोणीच नाही, आणि मेन बिना पैशाच कोणीच काम करत नाही.
हो, इथे त्यांना फायदा हो ना हो फक् त‌ महिलांना म्हणजे, महिलांना पुढे न्यायचंय त्यांना काहीतरी काम भेटतंय मग करा तुम्ही शिका, हो नाही तर आता कस झालंय, आपला फायदा आहे मग बस. म्हजे!.. असं त्यांचं नाहीये आहे, त्यांचे विचारच खूप छान आहे.
हा काय? कुठल्याच गोष्टीच की, मागे त्या स्वतः आपण उभा राहत होता, त्या करायचं म्हन! य ट्रेनिंग घ्यायलाय मागे पडत नाहीत त्या
तेच ना वयाचा आणि त्यांना खूप हऊस! ते अजून नवीन-नवीन काहीतरी शिकायचं करतात, धडपडत राहतात. हो टिकतातच त्या धडपडत राहत्या सारखं नवीन काहीतरी शिकण्यासाठी?
हम्म! आता चाललंय ना आमच्यात करून हम्म! चालू करा म्हणातात, आता कामा द्या परत म्हटल आता बाहेरचे द्या आम्हाला, फिरायची कामं द्या म्हटलं मला मी जाते. मी कुठे बाहेर नवऱ्याबरोबर हां हां! !..
हो तुम्ही असं फिरलेला पण भरपूर असाल ना?
हा म्हणजे असं कामाच्या निमित्ताने गेले का? बरं पडतं ना बाहेर असून. क्लासेस वगैरे घेणं ट्रेनिंग देणं ते जर असेल काम म्हटलं बाहेरचं जरी असलं तरी करेल मी जिल्ह्याच्या बाहेर वगैरे
काही प्रॉब्लेम नाही म्हटलं, आता झाले सगळ्यातुन आता निवांत झाले. आणि अगदीच काय पैसा पाहिजे, म्हणून काम करायचं असे ना काही नाही ना माझं म्हणजे असं
हो आता म्हणजे आहे वेळ तर वेळ घालवणं जे आप हांहा! !
आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देता आलं पाहिजे, त्यातून कोणाचा फायदा होत असेल तर, चांगली गोष्ट आहे ना?
हो आपण दिल्यामुळे कमीत कमी एक दोन जणांचा जरी फायदा झाला तरी ठिक सत्कर्मी लागल्यासारखं होतं ना!
येतेय ते आपण दुसऱ्यांकडे दिली ती कला, तर त्याचं आयुष्य सुखांत होऊ शकत.
हो आणि जे शिकत त्यांना पण ल लक्ष्यात राहत न शेवटपर्यंत की, नाही त्या मॅमकडन मी शिकलीय आस त्यामुळे मी ही याची ही करते मला जमतय
किती माहिती आहे का? आपण पैसा वगैरे किती जरी दिला ना, त त्यांना पुरत नाही पण जेव्हा आपण त्याच्या अंगात कला देतो आणि त्याला स्वतःच्या पायावर उभा करतो, तो माणूस आयुष्यभर जगतो त्याच्यावर ते आयुष्यभर पुरतं, त्याला ना ते कला दिलेले.
हो... तेच ना?
तो आयुष्यभर कमवू शकतो, ना त्याच्यावर पैसा म्हणून त्याला आधार द्यायच झाला तर, त्याला स्वतःला उभा करण खूप गरजेच असत.
हो, आणि अस काहीतरी शिकलेल असल तर वेळा-काळाला आपण ते, म्हणजे त्या गोष्टीचा पुढे उपयोग करू शकतो ना. आणि काहींच कस शिकतच नसत तर मंग खूप अडचणी येतात त्यांना जर अशी एखांदी वेळ आली तर, मंग उभं राहत ताच येत नाही त्यांन
नाही नाही, हम्म हम्म ह. हम्म ह
बाकी आजचा दिवस कसा गेला ताई?, तिकडे पण अस रामनवमी? त अस भरपूर सगळीकडे
हो, रामनवमीत अमाच्या इथ पण असतं खूप जोरात, हम्म
हो, तेच
रत्न रामनवमी चाफळ तुम्ही ऐकून ये का, चाफळ देवस्थान? रामदास स्वामींनी मंदिर बांधले बघा ते, स्वतः.
नाही बर का, नाही ऐकलेलं.
अ सातारा जिल्ह्यामध्ये आहे ते.
अच्छा, काय
म्हणजे ते मंदिरच आहे ना ते रामदास स्वामी तिकडे, ते अकरा मारुती पण त्यांनी स्थापन केलेलेत ना. त्या जिल्ह्यामध्ये
सातारा जिह्यामध्ये, हम्म
हो हो
आणि हे जे मंदिर आहे ना त्यांनी बांधलेल पूर्ण दगडी काम आहे तिथलं. ते मनाचे श्लोक हा पुरातन आहे ना, रामदास स्वामीच्या हातचं आहे ते. त्यांनीच अ बांध त्यांच्या काळात बांधलेले ते, हम्म आणि तिथली जी मूर्ती आहे ना ताई, म्हणजे ती अ रामाची जी मूर्ती आहे, तर ती ना त्या वेळेला मंदिर बांधून झालं ना, मूर्ती अ स्थापन करायच तर मूर्ती कुठन आणायची, असा रामदास स्वामीना प्रश्न पडला तर त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, तिथं शेजारीच एक गाव आहे त्या तळ्यात आहे म्हणे मी
अच्छा
मग ती, त्यांनी ती मूर्ती दुसऱ्या दिवशी गेले तिथे लोक गावातले घेऊन तर तिथं खरंच निघली मूर्ती त्याच्यात तळ्यात म आणि मग ते मूर्तीची, मूर्तीची स्थापना त्या मंदिरामध्ये केलेली आहे.
हो का, म्हणजे ते जागृत देवस स्थान असेल न?
हो म ती मूर्ती अजून आहे बर का, आता त्यांनी म्हणजे त्या मंदिरामध्ये काय केलय माहित आहे का, मोठ्या मूर्ती बसवल्यात की दुसऱ्या आता नवीन अशा पण ती मूर्तीची पहिली पूजा, ती मूर्ती अशी खाली व्यवस्थित पितळेची मूर्ती खूप मोठी अशी ती पण राम, लक्ष्मण, सीता आहे ती तिघजण त्याच्यावर तिघांच्या मूर्ती तिथं, तर ते तसे भेटले तर तिथे रामनवमी खूप जोरात असते बर का आता. आजचा उ आजचा उत्सव खूप जोरात असतो तिथ आणि घराघरात पुरण पोळी असत्या जेवायला.
हो हो.
बाहेरून जी यात्रेला लोक येतात किनई तिथं म्हणजे आज रामनवमीसाठी म्हणून. तिथ एकही हेना तर ते एकही माणूस त्या गावातून जेवल्याशिवाय जात नाही त्या गावातून.
मग छान आहे ना. मी पहिल्यांदी ऐक- म्हणजे माहितीच नव्हतं मला पहिल्यांदा ऐकते तुमच्याकडनं.
ह आणि मनाचे श्लोक त्यांनी तिथं लिहिलेले आहे. खालती उतरून भुयारात. मोठी त्यांची स्वतः तिथे बसायचे ते.
खाली उतरून जाऊला. पायऱ्यात आणि तिथं रूम आहे छोटीशी तिथे लिहिलेले आहे त्यांनी बसून ते. मनाचे श्लोक. कोण म्हणजे वाचलं असेल किंवा वगैरे असेल दासबोध, मनाचा श्लोक.
हो ते असं वाचलेले आहे मी. हो.
खूप असतो आजच्या दिवसाला खूप तिथे महत्व आहे चाफकळ मध्ये.
आपल्या महाराष्ट्रामध्ये एक देवस्थान आहे. आं
आ तिथे म्हणजे गेलेले आहे का तुम्ही? तुम्ही तिकडे म्हणजे त्या साईडला- हो का छान असेल ना तिथे एकदम असं प्रसन्न वाटत असेल.
ते अकरा मारुती पण छान आहे त्याच जिल्ह्यात आहेत ना सातारा जिल्ह्यात. दोन जरा लांब आहेत, बाकी- जवळ जवळ हे. दोन लांब आहेत थोडे प एक दिवसात होतात तिथून. पण आपण लांबून जायचं म्हटलं तर मुक्काम होतो मग एक कुठेतरी. अकरा मारुती आणि ते एक मंदिर बघायचं म्हटलं तर तेवढं. त्या आकरा मारुती स्थाप- त्यां त्याच्या हस्ते झालेली ती स्थापना त्या गावांमध्ये आहे ते अकरा मारुती. त्याला लोक कधी श्रावण महिन्यात खूप जातात लोक. ते मारुतीला त्या.